ह
यवऱ्याला म्हट खवा ते आपला फळ पण झाल्याण ते पाच आकडे नंबर येतात ते त्याच्यातल कोणता दाबाला लागते मग?
त्याच्यातला कोणत ही दाब न मग चार पाच, तीन, दोन, कोणत घेतला चालते.
हाव का.
हो कॉल परत कोणताही घे जो तुला घ्या वाटला तो
तुम्ही ना कोणता घेतला?
मी ना पाच नंबर, चार नंबर, पाच नंबर, चार नंबर असंच केलं. चार, पाच, चार जाऊ दे.... कुठे बस जास्त म्हटलं हे करत
हा- हा म तेच विचारासाठी तुम्हाला फोन लावला मी ना मग आता.
बरं लावला आता ते की नाही सर्वर जास्त डाऊन होतो नसते तर बात तच होते.
हा ना या दो डाऊन नसते ना आता त्या मणशी त्याला आतबाईल फोन लावला ह्या मनीषा आत्याबाईला फो- मनीषाबाईला फोन लावला लावला. ते बाई फोन न उचलू राहिलीय, शिमा आता ब फोन लावला ते बाई आत्याबाई फोन नाही उचलू राहिल्या, शीमा आत्या पण झोपल्या असतील का.
हो नाही तर झोपल्या मिनीला आला ना तू तु फोन झाला की नाही.
हा- हा
मग मी बोलली त्या बाई सग, म्हटलं बाई ऑनलाईन सुरु आहेत, तर म्हटलं आता करून घ्या पूर्ण तो पोरगा बोलला म्हणते माई झोपेल आहे. माय आता म्हणते सकाळी करू हो म्हंटल बाप्पा मग सकाळी करू दे.
तुम्ही अजुन कोणा कोणाला लावली मग हे नंब फोन?
काहीच नाही हे बा मी न त्या मनीषा ला लावला.
हा,
अन् ते सीमाबाईला लावला. त्याच त्यायचे काही ते मले आवाज येत नाही. पण तरी तो कॉल पुर्ण होत जाये.
हं हं,
अ मग तुया संग त जेवढे फोन लावले तेवढे तुयाच तुयन मा बोलण झालं परी.
हा आपलं बोलण झालं.
हा अन ते शितल ले लावला त तिचं त दाखवेस नाही मायबाई
हा- हा, नाही लाल दे शितल आत्याबाईले फोन आलता बोलले ते हो हा बोलल्या थोडया वेळ.
अम्बर बरं मग काही तिले काही मले काही तिले मले काही मनीषाले असं लावाची होस.
हा हा,
जसा आला तसा जसा आला तसा, हो सकाळी लावजो न.
हा आताच आता काही लावत नाही. आता झोपा मग आता.
बरं बरं बरं लावजो सकाळी हो, हो हो.
ठूवा मग. हम्म,